हॅलो हॅलो.
काय ओ.
आवाज येतोय का?
हॅलो!
आवाज येतोय का?
यतो कधी, आठवतो कधी.
आओ ॲपवर तोच प्रॉब्लेम राहतो थोडा नेटवर्क.
हो
काय चाललय?
हा नेटवर्कचं झालं. आणि इथे हे कागदा आपटू राहिली ना वाऱ्या ना त्याच्यामुळे आवाज क्लेअर येत नाय बा आसं
हा हा हा
वाऱ्यानी फडफड करत असतील ना ते.
हु वार भरपूर हाय.
हूं वारच हाय पाऊस गेला तसं वार जोरात हाय. अचानक
ते परत पाऊस काढत परत पाऊस येतो काय होत हो त्या वाऱ्याने
उलट वारा आल्यावर पाऊस जातो म्हणतात ना नाही विहिरीचं पाणी आठतं वाटत वारा सुट जास्त वार सुटल्यावर विहिरीचं पाणी आटत ना.
नाही ना पाऊसा पण येतो वारा आपटल्याने निघून पण जातो बराबर.
हा असं हाय का?
कृष्णा.
तो गेलाय खालतं.
पावणे घरी आलते का? कांदे भरू राहिले ओ.
ह खराब झालेय का कांदे?
हा मग मग खराब झाले.
हं हं ॲपवर बोलू राहिलय बरं का आपण.
हा हा
हा.
ते अशे पचपच होऊन गेले तेव आता गाराच्या पाऊससा मु आता काय काय मिळतील.
नाय ना कांदा चांगला होता ना.
कांदा होता चांगला.
म
पण मगमुळेळ्यात गारा जायले ना ते पा थंड पाह
गारा झाल्या होत्या का, कांदे काढाच्या वेळेस-
हा मग अशा साबुदाण्यासारख्या बारीक बारीक झाल्या होत्या.
पण मग अचानक एवढं खराब नाय होणार लगेच एवढी पचपच. तसे कांदेथ एवढी खराब व्हायला खूप दिवस जाते ना. कुटतरी एखादा कोपरा वल्ला होऊन जातो मग,
हो वल्ले नव्हते झाले आवं. कांदे वल्ले नव्हते पण मग. कुतरे चढले होते मग वल्ले चढले होते का काय काय माहिती.
त्यांनी जरी झालं ना, कारण की ते कशे येतील. इकड तिकडे येच्यात तो येऊन येत ना ओ कुत्रे. खराब पाण्याने येते, शेनाच याचं पाणी राहतं मग असं थोडं जरी बसली ते घाण पाणी पटकन कांदा सडला जातो. एक सडला म्हणजे बाकीचे लगेच,
ह ते एक कुत्रे गाठरे गुठरे त कुणी कुण आ त्या वरले चिलेल तशीच वरती काढत आहे ना
आणि त्यात ते सारखं दोन तीन दिवस ते पाहिले नसेल ते दोन तीन दिवस पावसाचे बसत असतील त्याच्यामुळे ते पटकन येऊन गेले.
नाही नाही पावसाची नाही ते अगोदररच बसले होते उन्हाळ्याचे आणि त्याच्यावर ना निंबाचा पाला टाकून ठेवला होता नानांनी. गारवा तयार करता असं
हा ते उन्हाळ्याच उन्हामुळं टाकीत्यात, पण तुमचं ते कु त्रे बसले ते लक्षात नाही आलं
हा त्याच्यावर कुत्रेवर बसलेत म्हणून लक्षात नाही आलं.
हम्म. नसंल झालं त्याच्यामुळे ते खराब झाले पटकन.
सोयाबीन झाली का पेराची?
चालू आहे अजून. एवढं लवकर नाही होत ना. तिकडं ते होती ना, मग जास्त होत ना वावर पेरायला. चालू हा घरीच हाय. तेच गाईंच चारा, पाणी सकाळी झालं. घरीच होतो मग आता परत संध्याकाळीच चारापाणी राहील.
हा का? हातानी काड की. काय ती? सापची
कुठं कांद्यांमध्ये हाय का?
हम्म.
ते काही जिथं कातीन जिथे कातीन सोडली तिथे थोडं थांबवतो मग निघून जाते ते तिथून.
नाही ते जायला निघुन, ‌ हाताने काढत होते बुवा मी असं असा माणूस घाबरत नां. असं हातानं काढत होती नंतर कळालं ते कात
हं, हं, हम्म. तस काहीतरी उपयोग राहतो होतो म्हणते बरं का. मला नाही माहिती एवढं. पण ते म्हणतात काचेच्या बाट बॉटलमध्ये भरून ठेवायची.
त्याला कोण संबळित्या हात तर लावायला नाही वाटत त्याला.
हा ते आहे आपल्या सारख्यांला नाही
हं. त्याचा उपयोग राहतो म्हणे कातणीचा काहीतरी. काचच्या बॉटलमध्ये बरून ठेवायची.
हा त्याला कोण हात लावीन मग?
आपल्यांना म्हणजे हात लावायला पण भीती वाटती
हा. आपण दिसली तरी लांबून पळतो. ते निघून जायन रात अजून तरी आपण लांबून पळतोय.
नाही आता हे पावसाच ये झालं ना नळांमध्ये पाणी गेले हे
हा.
त्याच्यामुळं. आधी आधी गरमट होतं जास्त आणि त्यात आता पावसामुळं पाणी गेले.
पाऊस
हम्म. का ओ तुमच्याकडे ब बचत गट नाहीये का?
नाही.
का बरं? काढायचं ना दहा एक बाया जमतील ना तुमच्या इकडं.
अहो मस्त बाया जमती काढायला कोणी ग अध्यक्ष व्हायला तयार नाही कोणी सचिव व्हायला तयार नाही. त्याला कोदे राहते ना ओ.
हा थोडं हेच राहत
अध्यक्ष आणि सचिव राहात त्याला मीटिंगी करावं लागत्या.
हा.
मागच्या वर्षी करीत होतो आम्ही ह्याच दिवसामधी
हा, हा.
झाल्या होत्या जमा, पण मंग कोणी अध्यक्ष व्हायलाच तयार नव्हतं.
नाही नाही त्याचं कसं हो तेवढेच पै काही थोडेफार पैसे साचत्या. दर महिन्याला माणूस टाकीतच नाही किती मी म्हटलं तर, पण त्याच कळकळीन टाकीत पण.
हम्म.
बचत गटाचे भरायचे मंग ते इकड थोडे करून मंग ते पाच सहा वर्षांनी काही काही पाच एक वर्षांनी सगळे हे करत्या क ज्याच्या त्याच्या यांनी मंग ते थोडस जास्त कमी होत्या पैशे सांगाळ त्यांन परत बचती गट त्याचा फायदा राहतो ना जसं स्किमा राहत काहीतरी किंवा काही घ्यायचं असल एखंदिला कशाला किंवा लोनबी कमी टक्केवारीत भेटून जात ना ते.
हा ओ पण म आमची माणसं त्या मापाची नाही, माणसं करून देत नाही. त्यान एक दोन मीटिंग सगळ्या बायांना करावच लागती. अध्यक्षाला, सचिवाला राहती. आता या प्रियांकाच्या मामी त्या होत्या त्यांना मुंब मुंबईला मिटिंग होती काही दिवस.
नायी नायी यांला ते सचिव मोठे याला राहते ना, त्यांला राहती त्यांच अ याच्यात असतील त्या
काय माहिती बाई त्या त्या म्हणे एवढ्यांना पण जायचे म्हणे आम्हाला.
आता आमचा नाहीये का किती पाच सहा वर्षापासून आहे ना, कुठं अजून कुठं गेलोय. मिटिंगला पण येथे एखांद्या वेळेस गेलो तर गेलो. पहिले का पहिले हा पहिले आत्त्याच कार्ड आत्त्यानीच काडेल होतं फक्त आमचे हे गेले होते, डॉक्युमेंट्स गेले होते. आणि अत्त्याच बघायच्या, मगं त्यांची त्याच भरायच्या आणि त्यांची त्याच सह्या करायच्या. मग आता मांगच्या वर्षी हे ना भर भरपूर बाया त्यांचा हे झाल्या म्हणजे कमी झाल्या. त्यांनी मंग काय केलं मग आता आमच्या आमच्याच अं घरच्या दाभ आहे मग आता प ज्याचे त्याचे पैसे जे असते नी भरायचे नाही तर पहिले आत्ताच भरायचे आणि आत्ताच घ्यायच्या. त्यांचा वीस वर्ष होता गट आता, मग आता त्यांनी अ त्यांच घराच हे केलं ना तेव्हा तो गटाचे सगळे मंग हे केली काढले पैसे असं त्यामुळे तो तिघी चौघींचे भरायच्या ना, असं होत मग आ आता ज्याच ज्याला करायचं त्यांनी करा असं त्याला भरायचं त्यांनी भरा मंग. आता भरती मी माझी ह्या वर्षापासनं
अं श्वालिनी
तिचे भरत होते पहिले आप्पा, मंग आता नाही झालं म्हणजे मग म्हट टल तिचे भर ते मग माझेही भरा मंग मी म्हटलेले तिचे मग तिचे आता काय माहित काय तिचं नाही सांगत यायचं मला. माझं चालू आहे ना. हम्म म्हणजे म सात आ यावर्षी सुरुवातीलाच ते जानेवारी मध्येच म्हणत होत्या ना. तेव्हाच म्हटलं मग तिची भरते मग माझे पण भरून भरत चाला म्हटलं. तर सात एक महिने झालेत असे म नाही म्हंटले ते. म्हणे तिचाही नाही आणि तुमचाही नाही, मंग काय माहित त्यांचं नाही माहिती. मी ह्यांना म्हंटलं माझ्या माझ्याकडे नाही मग हे म्हणे बर राहत म्हणे उपयोगात येत पुढं. काही गरज पडली. मोठी काही वस्तू घ्यायला ह्याला त्याला तर म्हणता येईल मग असं
हं.
दि बर मर बरीत राहते.
किती बरी त्या.
पाचशे रुपये लाविले आमचे. आता पुढच्या वेळेस कमी करायचं म्हणताय त्या. कारण एवढे पाचशे नाही देन होत ना, महिन्याच्या महिन्याला.
बाई मला तर इथं दोनशे दोनशे म्हटलं, तरी दाप पडतो महिन्याला आडीच पाहिजेच.
इथून माग दोनशे च होते, पण आत याच वर्षी मग म्हणे, घरच्यांचं बाया हाय सगळ्या मग करा पाचशे पाचशे. पण ने होत एवढं अॅडजस्ट मग आता, सगळेच म्हणते होवूदे मग मग परत. हं. मग मग आता चालू आहे मग म्हणे, आता एवढं वर्ष पुरा करून घेऊ पाचशे नी मग परत दोनशे नी चालू. करू असं.
सासूरवास ये ना एवढी.
ह पाचशे आत त्याचं कसं, त्यांच ताजा पैसा हाय त्यांचं होऊन जातं त्याचं अॅडजे
वं.. आपल्याला तर घरच्या घरीच करायचाय आहे सर्व. आपल्याला कोण देणाराय पैसा.
तेच ना मग. मग एवढं तरर मग पाचशे म्हटलं क टेन्शनच येऊन जातं. कधी कधी राहतं, कधी नाही राहतं ना.
आमच्या चालले होते आमच्या आम्ही दोघी भरणार होतो. म्हणलं भरले माणसांनी तर देवू तेना नाही माणसांन भरले. ते घेऊ आपल्या आपण, आत्याच्या भरा म्हटलं तुम्ही. नंतर काय झालं काय माहित, परत कॅन्सल झालं.
हम. हम...
नाय चालू हाय, पाहू म आता.
आमच्याकडं तर दोन ग्रुप होत होते, दहा दहा बारा बारा बायांचे होत होते.
दादा बाहेर राहते वाटतं. हा घेत बाराही घेत आमच्या, आता मस्त आमच्याचं. चारी घरच्या नऊजणी आणि, एकच बाहेरची बाकी सगळ्या घरांत. ला चि म हा म मा पणी म मग आता आत्याच्या घरच्याच दोन ये. शिव नदीच्या दोन्ही कवठीतले तीन्ही. म आमचं मी या तु होऊन गेल ना, मगं एकच बाईय बाहेर. ची फक्त म्हणता, तिकडल्याना म्हणते एवढं आता. इकडच्या कवटीतल्या तिघींचे भरायचे म्हणल्यावर, पंधराशे रुपये महिन्याला ते. हे हून जात ना. ते भरायलाच लागते. मग आता परत म्हणतेय, दोनशे दोनशे करू पुढच्या वेळा आता हेच्यापासन मग बघू आता.
बरं चला, करती बंद.
हां हां.